हा उठला ह काय
बस लोय नाव
हम होय झोल
काय कलायसा अा हा आवरडलं घरातलं
तुम ला पला त म तय तरा नाही नाही दुसर्या फोन करावलत हो
हा हा
त्यांचाचय असं वाटलं मला
हा हा
काय करा ना
काय नाही बसलोय नाव तुम्ही काय करालायसा म शिवलायचा ग काय
झाले
हा मघ हाय बघा तुम्ही
मी पण बरं आहे
पुरी साळेत गेलेत काय
होय गेले तेव तुमचे गेले
नाहीय आमची तिकंड आल्यापासून तब्येत बिघडल्या ना म अ
तर रात्रीच गेलं काय सकाळी गेण
सकाळी आलो की आठ नऊ वाजता त्या दिवशी तिकडे गेलो मावशींचं तिकडं
हा हा
मग तिथंच सगळी व्यवस्थ राहिलो हा म चिकन आलू
मुलगा म्हटलं काय करायलय होया
होय
ह्
तय ते काय करालत
हय क काय नाही
हा हा पुरी शाहायला गेल्यात
हो ग
आवडलं का नाही घरातलं
घरातलं आता भांडी झालंय जेवणजे तुमच्यावर ना
अ आमचं बसलोय नव्हता हारात
हा ह होच नाही
पाऊस नाही तिकड आहे काय
इकड पण आभाड आलंय बारीक
हो
सकाळपासून आहे थोड
हा हा
तजर्ली काम
काम आवडलंत सगळी आता चहा करायचा चचा पल्यासख नाही
नाही अजून आता भांडी झालं
हा तेड ताईंच्या तिकडे गेलतस नाही
होयो परी घच बस पाॉवाल आग ना मुण न विचार व ग माझ ते काय ग्रुपवर टाकलीत खर त्यानी काय रिप्लाय दे झाले
होय लाग ना माझं बी आता दोन तीन लागलंच नाहीत आणि तसं झेरोस हे पडलं ना
हम्म हम्म एकदा लागतय फर नाही अस
लागतनान
हो कात बाय त
जाऊन आलेत की आत्ता कामाून आलेत बसल्यात
हो पण कतीचता हा हक क
आ
पोर झोपल्यास काय म्हलं
आहेत ना मग खेळाल्यात भांडून खेळाल्यात ना
मोफत नाही भाली त र
जॉब कार्ड उठलाय त आता
हम्
काय नाही बसलोय दारात नाही आत्ता सुरुवात करायची चहापाणी करायला हम्म बा
ह
ते दुसरा एक फोन आलता
हा
परत लाग ना ते सारीक आताा एक ला एकक लावलेला तचा काय लागणारच नाही
हो त्यानी पण मला सबाई लाव करून सांगितलेली लाग
हो मी लावलेल तसनी लाग ना त्यांचा बी कुठेही ना
हो
हम्म मा
म्हन का
काय नाही बसलोय दारातच हम्
होय कामाला गेले
हा
कुठं जवळ आहे तुमच्या सासूबाईंच कुठं कंपनीतच कय म्हज हम् तिकडे सगळ्या कंपन्याच आहेेत
हो इकडे सगळ्या कंपनीतच कामाला जातात चुकूनच कोणतरी शेतात जाते नाहीत नाही मग
कंपनीत म्हणजे काय काम करते तं
हाऊस किपिंगचं लुटून काढायचं झाडून काढायचं कचरा सगळा गोळा करायचा हेच क हम्
मग हे पुरुषांची कामं काय आहे त
मशनरी चालवायचं जॉब गाडीचं पार्ट तयार होत्या विमानाचं पार्ट ते
हो
तेच क मशनरी चालवायचं ती पॅक करून द्यायचं बेकऱ्याच आहेय सगळीकडं बिस्किट त्या तयार होतेल्या कारखाना आहेत
हा हा
आपलं पुट्ट्याच ते नसतात का असं बॉक्स ते भरपूर काम आहेत सगळ्या कंपन्याच आहेत पाहिजे तसली काम पगार बी भरपूर आहे ना होय
नाही करणार नसत ना
सगळी बिहारीच आहे तिकडे कामाला बारा बारा तास आठ चोवीस चोवीस तास काम करते
हो
आमच्याकडे बियाारीले आहेत
हा हा तेी सो तिलाही काम करते त भिवारी
होय
सध्या घेत नाही तोट घेतल्या की सध्या एक एक महिना घेत्या आणि घरी असले की नाही सतत कामच
होय सुट्टी अजिबात घेत नाही ते सोमवारची सुट्टी चुक कोण घेते कंटिन्यू
हो इथं पण मागावर आहेत ना बरा बर तस बाबा एक दिवसच घेतली होती
होय
फतत काम चालू
तुमचं ते मागच काम कंटिन्यू असते
होय ते पाळ बदलत ना एकदण आठ तास करते आ एकदण बारा तास
हम्म तकडचे काम कोण शिफ्ट वर जाय तीन शिफ्ट असते फर्ट सेकंड नाईट असते
हम्म
ह्
ह ह उकला सगळ आवरून बसलोय बघा
होयवरून बसले प
हा सातरा आहे
काय त्या
स सासरा आहेत का सासरा थवढ
नाही दोघ पण
काय काय या वहिणींच्या सासूबाईंची सासूबाई तुमची बहिणी बहिणी तर
हा होय बहिणींची सासूबाई आणि आमची सासूबाई सक्या बहिणी
ह हा हा आणि काय
ह पुरगीच रडल्या
तब्येत बिघडल्या वाटते दवा कोणा घ्यालता का नाही
नाही दुकानना जाण्यासाठी रडाले आता
हा ह पाळला पहि
होय
तिकड रोड ला जायला पाहिजे की मेन रोडला रस्त्याला मी जायत नाही कोणत घेन जातात की
ह अजून लहान आहे आपल्या पण काय पाठवायचं नाही का
नाही एकतील नाही पटवत कोण तर घेऊन जातय की
होय तेच त्या घरी असल्या ना नाही त
होय तसे करते तर त्याच सारखे
आ
होय का आम्हाला गेल्यात की आता येथील पाच वाजता पाच वाजता येतात
त्यांचे वेगवेगळे पाळी वस्त्यांत होय एकच दिवस पाळी?
होय नाही त्यांनी सुपरवा्हायझर आहे तिने एकच शिफ्ट आहे त्यासनी एकदास सकाळी नऊ ते पाच आहे ड्युटी, हम्म काम हम्म कामगारांसनी तेवढ रात्रपाळी तेच आसतीया सुपरवा्हायझरासनी नाही,
हा शुक्रवारी जातोय पेमेंट म्हणजे भरपूर असतंय तेनासनी
आं
पेमेंट भरपूर आसलं कि तूझा
पेमेंट आहे कि पंधरा सोळा हजार रुपये असतंय येतंय
होय
हम्म काय नाही बसलोय दारात
स्वतःच घर आहे वाटतं मग काय सगळंच चालतं घर स्वतःच आहे वाटतं सगळं चालत
होय
तुमचं भाड्याच आहे नव्हं?
होय भाड्यानचं आहे आम्ही
हा हा किती आहे भाडं महिन्याला?
तेला तीन हजार
तेवढ्या दोन खोलीसनी?
होय
आ हा
मग मग भाडंच तेवढी कर वाढवल्यात
होय भांडं सगळीकडे वाढवलेलंच आहे,
होय
हा
मग सासूबाई काय कराल्यात?
आत्ता आल्यात कामावरन हाईत न्हंवं घरात तिकडे काय दंगा उठलाय पोरांचा त्यांचा हम्म
आता काय करणार करत नाही वाटत कधी
काय ते
तुम्ही म्हणलं दिवसभर काय घरातलंच काम काय आणि काय वेगळं काय आहे?
नाही काय दिवाळी घरातलंच काम आणि पोर आहित नव्हं
हा ते काय करून देत नाही सोडा पोरं
काय करू देत्यात बाहेरच काय नाही हेच एवढं घरातलं हम्म
आणि परम चं सालं भरलंय का तुमचे दोन्ही
काय ते
काॅल दोन्ही झा पूर्ण झालेत ना ती?
कसलं
तेच मला लावलेला कॉल दाह दाह मिटचाचं
तुम्हाला परवा कॉल केलेलं हा हा
नाही झालं कि ते हे होत नाही ना म्हणून म्हटलं,
लावलेलं बाई मला तेवढं आहे,
नाही ते तुमच्या इथलं ते नंबर दिलता ते तेवढं लावलेलं त्याच्यावर नाही कुणाला लावल मग
होय तीस कॉल व्हायला पाजे म्हटलं ते,
आता बघ का दोन दिवसात होते बघू की काय होते होय सोमवारपर्यंत व्याजातता बघू हम्म
ते ब लागणारॉल म्ह
माझं मगायच्यान लागत नव्हतं आत्ता लागलाय
काय ना सगला
काय माहितस तेच चालू झाल एक लागला एक लागला नाही
हा अचानकच आला म्हणला ते ह्यांचा फो नंबर फोनलता ना मला ते अमृता ते नितनच्या भाईने मग त्यांनी खर तुमचा कुणी कुणा मध्ये झाला म्हटलं मी कोण बोलालाय मी त ते ते ऍप चालू करा मी फोन करणार आहे म्हणज तोपर्यंत ऍप चालू करोपर्यंत तुमचा आला मग आवाज तर अस क काय वेगळं आलंय म्हटलं हेनी तर सांगितल्या आणि नंबर बघितल्यावर मग ओळखलं
हा हा मला त्यांचा फोन आलाय
हा हाचा
हां
हम् जाामी झालं प म
कायत हम् हा झालं झालं हा हां हां
तर तिकड न कस कराय त